हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय काय.
हा येतोय तुम्हाला माझा आवाज येतोय.
हा येतोय येतोय आपण सिम्पल बोलतोय तस बोला.
ह जेवला काय
जेवलो की तुम्ही जेवलासा तुम्ही जेवलासा काय म्हंटल. हॅलो आवरल जेवु
जेवण आवरून जेवल हा बा बाळ भराय का हा मग काय चाललंय आता.
काय नाय निवांत रोप होय.
हा रोप
रोपा आल्याता लावण्यासाठी पण नाही पाऊस नाही पाऊस गेलाय कालपासून.
हा हा म्हणजे बंद केलाय सा म्हणावं पाऊस नाही हाय इकडं पण. मग बंदच केलंय होय काम.
होय होय.
हा हा आमच्याकड पण बंदच केलयं आमच्याकड पण रोपाच चालू होत्या पण बंद केलय आता पावसामूळ सगळं बंद झालय.
हा हा
म काय बाकीच काय शेतातलं चालत नाही काय काम.
नाही भुईमुग आता म्हणजे एक महिना झाल टोकणून.
हां
आणि तो पर्यंत हे आपलं भात टाकलं तरव्यासाठी.
हा
तोपर्यंत पाऊस गेला मग त्याला पाऊस आ आत्ता चालू झाल्यापासून अ रोपा उगवणीला चालू झाल्या तोपर्यंत आता रोपा लावाय आल्या आता तोपर्यंत पाऊस गेला.
होय इकडं पण तसच झालंय.
हा त्यामुळं काय नाही लावण्यासारखं पण आता यायला मग
हा हा हा
त्यामुळ सगळी घरातच आहेत.
होय आमच्याकड पण सगळी घरातच हैत.
हम्म हम्म
पोर.
पोर एक खेळालाय एक बाहेर गेलाय.
हैत काय बरी.
हाईत हाईत.
हम्म.
बाकी सगळी बरी आहेत का
आहेत आहेत सगळे बरे आहेत
हा ह
काय म आणी
काय नाही निवाण त मग जेवणाला मेनू काय केलाय
जेवणाला काय नाही सिम्पल दुपारी म्हणजे एक. हो नंदुबाईंच्या सासूबाई होत्या रोप लावण्यासाठी थोडीस जिथं पाणी होतं ना तिथं रोप लावलेलं लावली त आज
हा
मग त्यांना सकाळी दुपारी केलती भाजी बटाट्याची भाजी आणि भाकरी
हा
केलेली मग त्यातली एक भाकरी तशी शेतात ून परत आले आहे आणि आता जराशी मेथीची भाजी केली आहे
आमच्याकडे असं दुपारला भाकरी वगैरे काय म्हणजे नेत नाहीत भात आणि आमटीच नहेतात
आमच्या इकडे कसं रोप म्हणजे चालू असतात क नाही त्यावेळी भाकरी आणि भाजी द्यायची आणि भात कापणीच्या वेळी हे करायचं भाताने आमटी करायची
ह
आणि काहीतरी पापड तळलेलं
हा हा
असं करायचं हा हा मग तुमचं भारी हे सकाळी सकाळी आधी सगळ्यांचं जेवण करायच आमच्या घरातल्यांचं मग माणसं कोण असतील त्यांचं दुपारी जेवण करायच ते आवरो औस्तवर परत हे
ह
आज तरो बाळाचा बड्डे आहे ना रविवारी
होय मोठ्या नाही आहे का
बघूया ते तांदूळ नट करायचं होतं ते आज त्याला बघत बघत ते दंबवते लय
आता एक वर्षाचा कंप्लीट होणार म्हणल्या
होय आणि मग ते ते तांदूळ नीट केलं एक डबा तोपर्यंत अजून थोडं करायचं आहे
ह ह म्हणजे सेलिब्रेशन मोठ्या आहे म्हणा
आम्हाला नीट करून ठेवाय सांगितले आपण ठेवायच तेवढं तांदूळ
हा चालते की आपल्या अंगावलं काम पूर्ण करा
होय
हा मग फोटोशूट वगैरे काय केलं स का बाळाच
केले की व्हिडिओ शूट फोटोशूट केले ते तारळच ख ते घेतलं कोणत तरी असं डेकोरेशन सांगायचं आहे
हम तीन लागतात काय म म्हणजे ऑर्डर केलेस का नाही
ते फोटो फोटो व्हिडिओ शूट करणाऱ्या आणि फोटोशूट करणाऱ्यां कनी अजून फोटोज द्याला नाही मग ती ऑर्डर बघू आता उद्या देतात का
हा चालते की मग बा आहे का बरं
हाय हाय बरा आहे
हा ह ह
केस कापाय न्हेलत आता
हा
अजिबात रडाय नाहीय
मजे
नाही नाही
हा हा म चांगलंय आमची एवढी मोठी झाल्यात पण लय रडत्यात
तेचे बाबा घेऊन गेलतात त्याला ते रडाय नाही म्हणतत हसत
त्याला ते मशीन लावयला चांगलं वाटलं अस नाही
अ नाही पूर्ण अशी हे कराय नाहीत केस कमी कराय नाहीयत फुटबॉल कट मारलाय
हा हा
वरची राखल्यात तशी.
पण ते छान वाटते जरा दृष्ट काढा बाळाचे
होय मग ते आता जरा असं आंघोळ घातली जरा भात घातला आता खायला
हम
आणि खेळत आहे
म्हणजे बाळाच सगळं आवरून बसलाय म्हणा
होय होय त्याला भात येन घातला आता म्हटलं खिळ दे
हा हा
ओ
काय पराक्रम केलं तोवर. हेला धर लागय उदबत्तीिला धराय गेलाय वाात तू फोनच्या नादात आ
भाजलं ओ
त्याला भ्या नाहीये डायरेक्ट जाऊन धरतय
भाजले का
नाही नाही उदबत्ती लावायला नव्हती
हा हा
त्या देवाऱ्याच्या कट्टीवर जाऊन बसतो या
देवारा मोठा आहे काय तुमचा?
होय होय
ह.. म्हणून जरा लक्ष द्या.
होय द्या चालूच आहे लक्ष आता त्याच्या दुसऱ्या तिचा फोन आलाता
हा
फोन ऐकतोय म्हणतय आते आ.. ते त्या दिंडीला गेल्यात ना त्यांची म्हणजे त्या मारक्या आहेत.
हा
हा
सर हडपसर मध्ये
हा हा हाय तीनची तब्येत
मग तेच तू हाय, हाय मग ते तुमचा फोन चालूता तोपर्यंत दाजींचा फोन आला. मग दाजी, दाजी बोलल मग थोड्या व्यान करतो म्हटलत.
हम्म, हम्म
असं झाल.
एका दिलय आता वारीला,
शनिवारी उद्या आठ दिवस होते.
हा, हा, घरात काय पाटे माग म माणसं आहेत काय कराय?
होय, होय त्यांच्या जाऊबाया हाय त्या सासूबाई हाय त्या
हा, हा, म्हणूनच म्हणजे एक महिना तिकडे गेला
होय आणि त्या मारकळी आहेत ना त्यांची हीच वाऱ्या आहे.
हा, हा, दोघं पण का?
दोघ पन. दोघं पण घेत्या
सांगते की हो.
मग का तुम्ही काय केले मग जेवणाला मेन्यू?
आम्ही होय बटाटे भाजी केलीया, मोडाची आमटी भाकरी, खरडा, लोणचं असं सगळं जेवणा आला
छान आहे.
पापड तळल्यात.
हा म्हणजे आज खास तरी खास आहे आ तर एवढं सगळं केलयसा.
नाही, नाही म म्हणजे रोजच्या जेवणातच लोणच, खरडा अस हाय पापड फक्त आजच तळलेत.
हा, हा.
सारखं जरा नॉनव्हेज असते न माज काहीतरी नवीन.
हा हा. नॉन व्हेज लोवर आहेसा तर सगळे.
होय, होय आम्ही सगळी नॉन व्हेज खातोय व्हेज आवडत नाही, नाही आम्हाला.
वेजच आवडत नाही.
पेजच आवडत नाही आम्हाला होय पाहुण्यांच्यात कार्यक्रम असल्या की आधी विचारतोय आ मी नॉन व्हेज आहे काय म्हणून?
मग भार आहे तुमचं.
होय आमच्या बाळाचा पण एक बड्डे आहे आम्ही विचारलेलो त्याचनी पण नॉन व्हेज आहे काय म्हणून
हां
पण आज
हॅलो.
तिला या आल्यानंतर मग जायचं, अजून बड्डेला का फोन या नाही.
हा, हा करतील की उद्या
ह.. हा.. तेच आता वाट बघायची फोनची
हा हा.
त्यांचा पण आमच्याी बाळाच आमच्या भाचीचा पण बर्डे हाय मोठ्या हाय.
हा हा.
तेजा पण रविवारीच आहे.
बर बर
हा मग बाकी काही निवांत.
होय निवांत आता पाऊस नाही म्हटल्यावर
आं
हा बोलाकी‌
ते बाकीचे होय पाऊस नाही म्हटल्यानेव निवांत आज कडक ऊन पडलेलं आमच्याकडं
होय, होय.
कडक म्हणजे कडक ऊन पडलेलं अ्